हा मी आता येतोय आवाज माझा?
हा येतोय येतोय.
हा नेटवर्क जातच सांगते पाऊस आहे ना खूप इकडे त्याच्यामुळे नेटवर्क येत जात असा प्रॉब्लेम चालू आहे.
हां हां
हां तिकडे हो त तिकडे होत का पाऊस मध्यंतरी आता एक दोन आठवडे झाले पाऊस खूप लागला होता.
होय होय इकडे पण होता.
हां ते पण भरपूर पाऊस लागला होता तेव्हा तरी म्हणजे अ अशी हालत झालेली की लोक कामाला पण गेली नाही दोन दिवस. एवढं पाणी वगैरे पूर्ण भरलं होतं.
मुलांची शाळा पण बंद होते.
हा सुट्ट्या होत्या एक आठवडाभर तरी इकडे तरी एक आठवडा सुट्टीच होती मुलांना.
होय कोणीकडे आहे तुम्ही?
इथे मुंबईमध्ये.
हा हां
हां तेच ना. हा पाऊस खूप आणि आता पण लागतोय बघ एवढे दिवस आता दोन आठवड्यानंतर ना दोन अ पाऊस नव्हता. आणि रविवार आला की तो पाऊस चालूच होतो.
हा सुट्टी असल्यावर.
हा ना सुट्टी असली की पाऊस चालूच होतो.
ह हं तुम्ही घरीच असताय काय मग जॉब काय करताय?
मी आता घरीच होत आहे ह मु्लगा लहान आहे ना माझं म्हणून. त्याता आधी जॉबला जात होते.
हा आता नाहीये का?
आता नाय ह हां बक्की तिकडे आता सध्या पाऊस नसतो काय?
हा आता नाहीये बारीक आहे उगीस जास्त नाहीये पाऊस इकडे पाहिजे पाऊस पावसाची गरज आहे पण इकड नाही
हा ना तेच ना आता लोकांची शेतीची कामं चालू झालेत ना
होय तेच की
हा पप्पानी खाऊ आणलय का बघ जा हॅलो
हा
मुलगा हा बडबडतोय इतके बाजूला
हा आवाज येतोय ना लहान आहे काय
हा लहान आहे तीन वर्षाचा आहे
ह माझा पण तेवढाच आहे होय आहे गावी आहे
हो
सासू सासरे सरे सासू सासरे करतात हा सासू सासरे शेती करतात
अ
माद्या माद्या
हा कुठ आहे कुठ हॅलो
अ इकडं का कापशी कापशी जवळ
हां
गड गडहिंग्लज माहितीये काय
हा गडहिंग्लज माहितीये
हा तिथे जवळ तिकड
हा का हा शेती वगैरे आता लोक आता भातशेती वगैरे करत असतील ना तिकडे
होय भात लावलेत भुईमूग, सोयाबीन
हा आणि सगळं पिकतं ना तिकडे मग
होय होय
हा आमच्या इकडे पण शे ती शेतीची काम आता भातशेती वगैरे चालू झालीये पाऊसच नाहीये लोक भात ते पेरून झालाय उगवून आलाय भात वर पण लावायला पाऊसच नाहीये आता लागतोया बोलत थोडा थोडा
हा
हम्म असा येऊन जाऊन आता बघा ना जून ला पाऊस पडतो दरवर्षी आणि ह्या वर्षी जुलै आला तरी पाऊस नव्हता
होय
आणि आता ना मधीच दिवाळीचा वगैरे चालू राई
हम्म
दिवाळीतन वगैरे चालू राहील पाऊस
होय तेव्हा नको असतो तेव्हा लागेल
हा तेच ना दिवाळीत ना वगैरे पाऊस चालू होईल
हम्म
हा ते लोक भात कापायला जातील तेव्हा यांचा पाऊस परत चालू होईल आणि सगळं नुकसान करेल भात. ती त्याच्यामु भाज्या वगैरे किती महाग झालेत आता
होय होय.
पालीभजी तर पन्नास साठ रुपये पेंडी
हम्म आणि आता फारशी चव पण लागत नाही आहे पावसामध्ये
हा आणि ना खराब होत. तर म्हणून ना लोक जास्त आता पहिला जसा भाज्या होत तस आता भाज्या भेटतच नाहीत बाजारात पण
होय होय.
आणि किती तरी महाग भेटतात.
होय.
तर टॅमॅटो वगैरे किती महाग आहेत पन्नास साठ. रुपये किलो टॅमॅटो झाले एवढे माग आता पावसात ना एवढे महाग नसतात तरी पण एवढे महाग
महाग झाले.
ना खायचं नाही लोक हा तेच ना. असंच राहिलं मग लोकं खातीलू माग आहे. माणसं जे महागाई वाढते पण पगार वाढत नाही.
होय आपल्याला देत नाही.
ते त नाही. तेच झालं आता दुनियाच तशी आहे. काय कर ना. कोल्हापूरमध्येध्ये कुठे राहता तुम्ही?
अ कोल्हापूरमध्ये इचलकरंजी गाव आहे तिथे
इथरकुंजी मध्ये मग इथरकृंजी माझ माहेर आहे.
होय.
हा.
कुठे येचलंजी मध्ये
हा आपला हे आहे ना कोरची
हा.
पुरुचित राहते म म म ते हड नाव सावंत.
ब का?
हा.
हम् हम. हा आम्ही जवळच आहे मग कर. पाासून जवळच आहे पेट्रोल पंप जवळ आहे.
कुठला पेट्रोल पंप
आता खरोचीला जाताना लागतोय की म पंचरत्न मंग पंचगंगा
हा काय?
साखर कारखान्याजवळ.
साखर कारखाना बरोबर हा तिकडे हा.
हम्म कधी येताय मग इचलकरंजीला?
आता बघू कधी यायला भेटत आता एवढा. तरी नाही आता येऊन गेली मध्यंतरी आली होती. सुट्टीच्या वेळेला आली होती आता ना एवढ्यात.
हा हम ह.
मी गणपती वगैरे तिथेच बसवत असाल ना.
होय होय इथेच बणं बसवतोय.
हां
हम्म
बरं तेच मग मग
तुमचं गाव कोणतं मग?
आमचं गाव माझं आमचं गाव कोकण म्हणल माझं सासर आहे ते कोकण. कोकणात.
होय काय हा ह ह हा.
तेच, तुम्हाला किती मुल आहेत?
दोन मुलं आहेत मला.
हां
हम्म
माझी म ब बहीण पण आहे ना ती तिथेच राहते. डॉक्टर आहे आता हा डॉक्टर आहे सोनाली म्हणून आहे. तिथेच राहते तुम्ही राहता ना तिथेच राहते ती पण.
हो काय
पंचगंगा साखर कारखाना म्हणजे. हा तो गणेश नगर म्हणून आतमध्ये रस्ता गेलाय. तो काय तिकडे राहतात तिकडे राहत
तो पुढे राहतोय इकडून आला की आमच्या अलीकडे असते.
हा काय मग ती तिकडे राहते ते गणेश नगर आहे ना.
हा हा हां
हा तिकडे राहते ती.
हम्म हम्म आता इचलकरंजी पण मोठी आहे.
इचलकरंजी हा मोठी आहे. खूप गाव आहे ना पूर्ण ते किती न आहे त्याच्यामध्ये गाव पण आहेत.
होय.
तेच.
इथं महानगरपालिका झाली.
हो, मग शाळा कुठली मुलांना जवळ तुम्हाला?
जवळ कबनूर हायस्कूल ला घातलंय मी रत्नादीप नाही.
हा कबनूरला घातलंय. मग ते लांबच आहे ना तरी पण ने येन
लांबच आहे रिक्षाने जात होता. हम्म. पण आता त्याच कस ऍकडमीला घातलं त्याला त्यामुळे. रीक्षा नसते आता.
मगं.
मग त्याचे पप्पाच सोडायला जातात आणायला जातात. सायकल घेतली आहे पण अजून पाठवत नाही सायकल न परफेक्ट येत नाही आहे त्याला.
आणि ते ह आहे रोड कसा. खाली असतो ना त्यामुळे
आणि तर सगळीकडन रस्त्यांची कामं चालू आहेत. होय आणि रस्ता रस्त्याच काम चालू आहे
हो त्याच्यामुळे आणि लोक पण कस वाटत तशे आहे म हा मग.
होय गाड्या कशा पण होय.
मुलांना पाठवणं म्हणजे रिस्कीचं आहे ना ते पण.
रिस्की आहे होय.
आता ते सगळीकडे तेच चालू झालं ना अकॅडमी वगैरे.
हो अकॅडमी चालू झालयं.
हम्म, मनेरे स्कूल ला पण एकॅडमीच चालू आहे.
होय, होय मनेरे स्कुलला पण आहे. तुम्ही कुठे होता मग शाळेत कोणत्या शाळेत होता?
मी तिथेच होती मनेरेलाच होती.
होय काय. किती साली झाली तुमची दहावी?
माझी दहावी ह दोन हजार दहावी म्हटलं तर दोन हजार पंधरा, पंधरा पण नसेल चौदा, पंधरा असणार.
हा हा हा. लग्न?
लग्न दोन हजार वीसला झालं.
हा हा ह.
हम्म.. तुमची तुम्ही पण तिथेच शिकलात काय?
होय, होय मी जवाहर हायस्कूल ला नाही जवाहर नगर हायस्कूला.
हा मग तुमची कित तुम्ही अ मला माहिती नाही पण तुम्ही म्हणजे अ तुमची कोणत्या साली झाली दहावी तिथे?
दोन हजार दहा.
दोन हजार दहा.
हम्म.
काय. काय मग एक म्हणजे माझी मैत्रीण होती. पूजा म्हणून होती. पूजा कोकरे म्हणून तिथेच होती जवाहरनगरला. जवाहरनगर हायस्कूला.
होय काय. हम्म, हम्म कोणत्या तर दुसऱ्या बॅचला असणार.
हा पुढच्या बॅचला असणार मला वाटत ते.
हा.
हम्म, तिथेच होती ती पण मग. तेच मला ती शाळा जवळ होती पण आम्ही अ आम्ही पहिल्या ना जवाहरनगरमध्येच राहायला होतो.
हा.
मग आम्हाला ती जवाहरनगर हायस्कूल जवळ होत पण माझ तिथ त्या वेळेला मी मराठी शाळेत होती आधी मराठी शाळा होती ना जवाहरनगरमध्ये हा, हा सात हा सात नंबर शाळा सातवी पर्यंत होती ना.
हा.
हा मग तिथे होती मी मग ती सातवी नंतर आठवीला तिथे घेत नव्हते जवाहरनगर मध्ये.
हा हा.
हे लोक पाचवी पासून घाला बोलत होते ना मग. हा, हा, हा, मते ते ते घेत नाही बॅच फुल झालेत काय चमच
हां.
करायली मग तिथे ऍडमि भेटलं नाही मला मग केली तिथे घेता मला आणि ती शाळा मला लांबच पडायची पर्या हायस्कूल. थोड दिवस केला आणि मग नंतर आम्ही पण कोरचीला शिफ्ट झालना. म कोरचीत शले
हम्म, हम्म, हम्म. चालते मी करते काय तुम्हाला फोन.
हा हा कट होऊदे ना फोन आधी हा होईल आता दोन मिन दोन सेकेड दोन तीन सेकंदाने कट होईल. आ हॅलो! कट होईल तो आता.
हा.
हा हा चालेल.
होय होय.